हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हा पाऊस आहे काय
हॅलो तो का पाऊस गेलाय आता
नाहीय का
मगा
काय करा आलेस
हो
मी पण काय नाही बसलोय बघ
आं
तू अन् हॅलो
काय तेे
हा हा
हम्म
पाऊस आहे तिकडे
त
पाऊस नाही आज जरा होता बारक वारी आता आता नाही हम हम
आई
आई आई आहे की बसली
बसले
हम्म होय चालू आहे समोर पण इथं लावायला लागले
हम हम
लावाय चालूय.
तेच म्हटलं पाऊस आहे का बघाव
होता मगापासून आता जरा गेलाय. बोलून, धबधबा बघायला? या जाऊया.
ये ना धबधबा ला पाणी तरी येऊ दे ग म जाउया. पाऊस आता कालपासून लागलाय चालू आहे बघूया मग. आध कि जावळ आठ दिवसात जाऊ कि मग चालतय, हम्म तती जेवण? भात झालाय.
हम्म हम् हम्म हम् हम्म
हम्म.
तेच म्हंटल काय करतेस बघाव. हा माझा अजून न्हाई आता आता करायचंय आता भाजी घेऊन आलो.
मग आता करायच जेवण किती कराय एक तासावरत होतय.
हम्म बोलुन
आणि स्वामीनी बोलू हाय बघ खेळार आले या.
हा हा स्वामिनी
तमीनी जातीस
टी व्ही बघते, होय कालपसून एकटी बसतेय.
हम हम ह
हम् काल पण एकटी बसलेली आज पण म
हम
म मी सोडून आली एकटीच बसलेली शाळेत होय सवय नवती नाहीय तिला
पहिल्यांदा जरा जमवतेतय ग नंतर मग काय जात्यात
हो पंधरा दिवस मम्मी जाऊन बसत होती मग आता कालपासून एकटी बसते.
हम हम् हम्.
हे आता टी व्ही लावले.
तरी पाता दु हा
कालटून पाहिजे. होय आह. आता आहे ती आणि सुमारी जाणार आहे दाखवायला अ सोहरोपी करायचीये मग सोमारी जाणार. अ ऑपरेशन होन आता तीन महिने झालेत ना. नाही नाही ऑपरेशन आता होऊन तीन महिने झाले आहेत मग त्यानंतर सोनोग्राफी करायची होती. मग आठ दिवस झाले दाखवून आलोय मग गोळ्या दिल्यात दहा दिवसाच्या. त्या गोळ्या सं पले की सोनोग्राफी कराय सांगितले आणि ब्लड टेस्ट एक आहे. ती करायचीये. मग ते आता सोमवारी पप्पांना सुट्टीये. म बकतीत
हम्
आणि मग मंगळ बुधवारी कोल्हापुला जायला
हा ह दाखव बघ म्हणजे एकदा आणि टेस्ट झाली की बर ग
होय तेच आता गोळे आता उद्या आणि परवा दोन दिवसाच्या आहेत.
हम हम् ह
ते संपले काी अ हे करा म्हटले सोनोग्राफी आणि रिपोर्ट घेऊन या बघायलाग बघया म्हटलेकडे काय
हां हां
हम्
होय आता काय दुखत तेच नाही ना पोटात.
दुखत नाही.
हम
पण कसं मला ते श्वास घ्यायला त्रास होतोय नाही.
हा हा हा हा
म्हणजे अचानक असं गरम होतय अंगाकडनं घामतेन जातोय. आणि मग श्वास घ्यायला ऑक्सिजन कमी पडते. त्यामुळे मग ते जाऊन दाखवून आलं. मग गुरुवारी गेलेलो गेल्या.
गेले गुरवारी का?
हम्म गेल्या गुरुवारी दाखवून आलं. मग त्यानी दहा दिवसाच्या गोळ्या दिल्यात ते संपवा म्हटले आणि ते टेस्ट आणि ती सोनोग्राफी कराने रिपोर्ट घेऊन या म बघूया म्हटलेत काय ते
मग आता सोनुरा प कुठे सोळांकुरात काय राधानगरी?
नाही अ त्यांनी नव आपला पत्ता तिकडचा रंका रंकाळवर हॉस्पिटल आहे तिथे करायला सांगितलं.
कोल्हापरला, कोल्हापूरला
कोल्हापूरला
हम्म हम्
तिकडे कराय सांगितले. मी
हम् हम्
कोल्हापूरला जाऊन मग ते आता बघू मंगळवारी नाही तरर मग बुधवारी त्यांना कधी वेळ मिळतोय बघणार त्या हिशवा मग ते सोनोग्राफी करणार.
हम्म हम
डॉक्टरांनी सांगितलं टेस्ट तिथ करा होय पाहत आठ दिऊन होतच नाही रोपा लावायला पाणी नव्हतं.
रोप व रोप पवाळाय ला आल्या आता लावलेल्या पण आणि
इथ वाल्या मग काल पासून
पहिल्या लावलेलं कसं पाणी नसल्यामुं वाळलं नई?
होय
पाऊस पाऊस लागाय पाहिजे नतर काय धरण नाही भरलं तर पाण्याचं अवघड होईल आपलं.
धरण आता पासष्ट टक्के भरलय.
पासष्ट टक्के तरी पण भरले कीे मध जरा लागला
हा आठ दिवस लागला त्या टायमिंगला साठ टक्के भरलेलं आणि कालपसून पाच पाच टक्के भरलय.
हा हा!
हम्म आता काल होय बारा वाजता बारा साडेबाराला चालू झालं.
हा हा.
हम्म तरी आहे बऱ्यापैकी येतोय जातोय.
हो.
त्यामुळे आता हि रोप
पाऊस पाहिजे हम्म! तेच की पाऊस ते पाणी लावलेलं वेगळं पडतंय आणि पाऊस लागलेला वेगळं पडतय.
वरती जाऊन पाणी आणलं सगळ्यांनी. आणि तेच मग एकामेकाच्या शेतात सोडून मग हे केलं. चालूच आहेत अजून लावायला आता समोर लावायला लागले काटाळ्यांचे.
हा हा!
अजून आहेतच शेतात मणस.
होय!
झाला एक
मग मम्मी तिथंच गेली का त्यांच्यातच रोपला?
पप्पा हे मम्मी ती वरती ह्याच्यात गेली मावशींच्यात.
हम्! तिकड गेली
सकाळी गेलिये म येते का काय करते काय माहित.
हम् हम्!
थांब उद्या पण बहुतेक आहे त्यांचं लावायचं. बहुतेक थांबेल अजून तर आली नाही.
लावून झाले काय?
आमच्या तिकड नसत्यात रोप ते टोकणी असते. टोकणी असते टोकणी आपल्यासारखी इकडे हा. आपल्या इकडे लावतयात तसं लावत नाही तिकडे.
हम्म!
टोकणी असते. उगत नाही तिथं मग ते त्या ठिकाणी उगत नाही तिथं होतात दाट असेल तिथली काढायची आणि उगायने तिथे नेऊन ती लावतेना.
हम् हम!
आणि काय भांगलं का आणि भुईमूग घातलाय काय? सोयाबीन आहे. हो हम्म! भुईमुग गेल्या वर्षी होता. या वर्षी सोयाबीन केलेय मिरच्या लावल्यात.
ह्म आणि ऊस?
ऊस आहे पीक झाल
हा हा! तरी पण आता रोप तुमच्याकडे नसल्यामुळे ते टोकणींच्या भांगलण्यात येत असल? तिला?
होय दोन भांगलन झाल्या की. दोन झाल्यात
कधी ते कधी घातलेय ते नििकळ ते मे महिन्यातच काय?
गुळना कर मेच्या शेवटच्या आठवड्यात.
हम्म हम्म
आणि पावसामुळे होय पाऊस किती होता. पाऊस नव्हता नि त्यामुळे मोटरीचं पाणी.
हम
मोटरीचा पाणी चालू होतं.
हम् ह
मग आता पाऊस पडतोय त्यामुळे काही टेन्शन नाही. आता आठ दिवसाला नव्हता. तेवढेच की
हा
हम्म, हम्म ् तर ते